हां, म्हटलं आवाज येतोय का, तुम्हाला? माला येतोय, तुमचा.
हो, बोला ना, आपण वनस्पती विषयी, बोलणारत ना, म्हटलं.
हो.
वेगळ्या असतात नाही का, आपल्या? शेती वगैरे मध्ये उपलब्ध.
बरोबर आहे.
रेंज मध्ये, या ना तुम्ही.
कडे, पण गार्डन आहे तर
हॅलो?
आमच्याकडे गार्डन वगैरे आहे ना, तर मग आम्ही लावलेले आहेत, भरपूर शे झाडं.
हो हो हो. बघा ना, हो झाडं, म्हणजे बघा ना, वनस्पती म्हणजे आपण बघा, घाराच रेग्युलर आंब्याचे वगैरे, झाडं लावतो आणि नारळाचे वगैरे, असं व-विविधता, पण वनपतींचे एक विशिष्ट हेच असतं, म्हणजे बघा झाडांमध्ये उबवायचं ठरलं, तर आपण मेहंदीचं झाड, हे एक वय-वनस्पती आहे, म्हणजे जे औषधी गुणधर्म आहे, त्याच्या मध्ये
हम्म, तसं पाहिला गेलं, तर अ अ, कड-कडुलिंबाचं झाड असतं, ते चिप पानं, ग्लुको, शुगर, साखर साठी, शुगर साठी
झाडे बघाची
हम्म.
हो हो.
बरोबर ये, तस तर मग पेरूच्या, झाडांची पानं, खाल्ल्याने दातांनाही, त्रास होत नही. अशे, भरपूर झाडांचं ह्म, त्यांचं चांगला असर, पण होतो.
हो ते ना उपयोग होतो म्हणजे बघा पेरू आठन् दिवस म आवाज थोडा व ब्रेक होत जायच. हो म्हणजे पहाणा आणि.